हो. हॅलो
हॅलो
रेंज नाही का काय?
हो रेज नाही
जेवलो, जेवलो तुम्ही?
हो जीवन तेच भांडी घालतो म्हणलं कॉल लाववा हम्
हा मंग झोपते भेट नाही मोबाईल बघा झोपलेलो ताईने एक दोन नंबर दिलेती तर
हा हा
ग ते काय कोण फोन उचलना म्हणल तर राहुदे तिकड
हो
हम सारखं करण पण चुकीच दिसते ना नाही लावल मग, खेळालं बाहेर
हम् दिवसभर खेळतच असत्या
होय झोपत नाही दिवसभर
कर ये की
संध्या
जरा झोपलं तर हे होतंय सकाळी लवकर उठत नाही
सकाळी उठत्या नऊ साडेआठ नऊ वाजता
हा म्हणून झोपत नाई.
होय झोपत नाही.
आवरला का सगळ?
आवराय अजून भांडी आहेत की नंतर घासायची पाच वाजता आता
हो सासुबाई काय तीन वाजता येतात.
होय आज चार वाजता येत आज आठ वाजता गेल्या चारला येतील आता.
हा
मघ
काय चाललय?
काय नाही झोपले न मोबाईल बगत.
दिवसभर काय करायचं.
हो दिवसभर आता काय काम आहे.
हम्म पाऊस
मग पोरगी कुठे आहे? पाऊस आलत जरासा गेला
हम्.
अ वाय
पूरे हा खेळला.
तुमच्याकड आहे का पाऊस
नाही नाही होऊच नाही आबाळ आलाय.
हम्म आमच्याकड जरास आलत कपडे काढलो आणि पाऊस गेला
होय ते पावसात काढा घाल काढ घाल चालू वैताग एकाच.
ह आवरलं सगळं. मम्मीकडे गेल तो परवा नाही सारखं नाही जाईल कधी तर जातोय क
हम एकच आहे स का बहिणी आहे.
मी एकटीच आहे दोन भाऊ आहेत.
ह भावांचे लग्न.
नाही अजून लहान आहेत माझ्यापेक्षा लहान आहेत आता लग्नाला. पोरी बघाय चालू हाय की.
हो काय जॉब करते
हो यामाईडिसि जात्यात शेत आहे दोन एकर.
हा
एमआयडीसीलाच की.
होय तिकडे सवळय एम आईडिसिंचा.
होय.
कागल ला जातात ते
इथं आमच्या इथं सांगाव मध्येच खर इकडं रेमन चौकात तिकडं
हम.
हम्म यांचकची रोड आहे का नाही सगळं माळाला सगळ्या कंपन्याच आहेत आमच्या इकडं
हो.
मग कॅनॉल आहे मध त्याच्या पलीकड सगळ्या कंपन्याच आहेत मग. हम् म मग.
नदी आहे तरी बी गण आहे कॅनाल.
होय नदी हाय कॅनल हाय.
पाणी असेल किं म तिथं पण
पाणी आहे की भरपूर नदीला पण हाय.
हम्
कॅनोला हाय. बघ.
संध्याकाळचं काय फिरायला तेन जाताय?
नाही बा संध्याकाळचं,, कुठं या पोरास आणीनघेऊन जाय पाहिजे, जाय्तच नाही मी कुठं, घरातच असतोय. दुकानला नाही,, होय, दुकानला जायत नाही कुठं? बाजारला नाही कुठ? जाईत नाई,
बाजार, माळव्याचा बाजार भरत असलऽ
वय भरतोय की रविवारी,, खरं जायत नाही मी,
सासूबाई,,, सुट्टी नसत्या सासूबाई ना?
सोमवारची आसत्या की.
हां, सासरा काय करतात? सासरा कुठे जातात कानाऽ
कंपनीतच की.
होय,
अ, सगळे आमच्या इथे एम आय डि सी लाच जात्यात.
हा, हा,
हम्म,, सगळ्यासनी तिघासनि पण सोमवारी सुट्टी असत्या.
होय, सगळा नां.
होय, हम्,, मग,
मोटा भरत असल बाजार?
होय,, मोठा भरतोय कि. एक, ग्राउंड आहे मोठं पूर्ण ह्याच,, बाजारच थोडंऽ पूर्ण भरतोय, सगळं असतय. कपडे, भांडी, मास सगळं, सगळं असतय. मोठ असतय,, गाड तन सगळं असतात.
हम्,
मग?
दुकान ंवगैरे मोठमोठे असतील?
होय, दुकान तर हाईत की मोठीे. मग?
येना केलता कॉल आती?
कोुणाला?
त्या वहिनिन त्या बहिणीला.
नाही, त्यांचं पाच कॉल पूर्ण झालं की, केलो की पाच.
पाच केला होय,,
वय पाच,, सहा केलोय सहा.
हां,
बाकी एक तुम्हासनी एक आणि त्या सारीका ताईला लावलेलो, ती काय जेवण करायले नवं अजूनऽ
होय,
हम्म,, जेवण चालूय म्ह ना त्यांचं,, आणि दोन नंबरं दिल्यात,, ते काय फोन उछलना दोघ पणऽ होय,
उचलत नाहीत एक कथा.
होय, साध काॉल केलता,,
हा,
तिज फोन उचलना नवं.
कामात असतील ते,,
हो एकटी उचलली नाही एकटी म्हणली जरा प्रॉब्लेम झालाय फोन लागण झालाय
हम्
आणि नंतर करा म्हणली बरं म्हंटलं मग हम आ
काय नाहीय भांडी धुवायची आता आणि होय तेच म्हला भांडी दूध जरा बोलत आहे तर
हा हा
आणि शिवायला बसायचं
अ कायत्या
शिवायला बसायचं म्हटलं आणि आता
हा हा
तेरी ला फोन तर करू म
हा मग दिवसभर कंटिन्यू शिवतायसा
नाही नाही असो आणि सोडायला आणायला पोरीसली जातोय संध्याकाळच पाचला सुट्टी केलं का तर म शिवाय तर होत नाही. दुपारच तेवढा तेव्हा सोडून आल्यावर अकराला बसलं तर मग एक वाजे पर्यंत शिवतोय
हा हा
आणि जेवायला आलो की आणि सुट्टीला जरा झोपायचं गता झोपायचं
हा
आणि शिवायचय पाच वाजेपर्यंत
हा हा
पाचला उठला कि नाय बसायचं होत
व्हय पाच वाजता
घेऊन यायचं आणि आल्यावर घरातील स्वयंपाक घरात काम चालू होतात. काय बसायचं होत नाही शिवायच
हा हा
दिवसभर कन्टिन्यू नाही बसायच वैताग येतो कंबर दुखते.
क दुःखत असल की?
व्हय
लाईटचं मशीनय का पायातलं?
लायटीवरच आहे पायावर होत नाही त्याच्याशिवाय
हा हा
लय असतेत ना शिवायचे पायावर काय होय नाही तिकडंच असते
हा हा
तुम्ही काय शिकलाय का नाही कपडे वगैरे शिकवायचं?
नाही हो मी काय करायला शिवण क्लास
हम्
घरातच असते मी
ब्लाऊज ते कुठं शिवून घेताय इथं वहिनीच्याकडं?
नाही तर मुलगी शिवते की एक
हा
हम शिवत्यात इथं तिकड नाही द्यायचं तिकड दिलं की आणायला जाय पाहिजे
होय
मग कोण जायीत नाही जावा म्हणलं हिणीं म्हणतात आता ब्लाऊज आणायसाठी जायचं असं म्हणतात
छान शिवतात थोडा ब्लाऊज डिझाईनच
होय दाखवलीत की परवा
मी पण एक शिवून घेतलेलं
हा हा
आमच्या इकड तिकडे आमच्या मम्मी आई शिवतात ना
हा हा
ह तिकंड शिवून आणतोय मी
हां
हिच्याकडे एक द्यायचं म्हणलं तेच त्यां क
होय चांगलं डिझाईनच ते शिवतात डिझाईनच ते खरं जावं नेहून टाकाय पाहिजे नय
हा
म आणायला जाय पाहिजे
हो त्या साठी यायला लागतय
होय मग यर्जारऱ्या आमच्या एका ब्लाऊज साठी जातील.
कध तररी आल्या वर
हा तसं करायला पाहिजे आता. ह मग.
त्याड्रेस तरी घालता येते साडी काय
मी नाही बा ्रेसेस घालतोय मला साडी वजी व्हत्या लगेच. अड नाही साडी. साडीच्या नादालाच लागत नाही मी.
होय ते दिवस बर चालत नाही सोडा मी कुठेेतरी गाताना तेवड नाही तर घराच मी गाऊनच वापरतोय.
कुठ तररी जाताना कार्यक्रम असल्या तरच साडी नेसतेय नाहीतर कुठे तर जाताना ड्रेसेस घालतोय ते. कार्यक्र लग्नाच तेन आसल तरच साडी नेसायच.
ते सवय असल्या वर
होय.
ह जेवलाच असत की. जेवलीच सगळे.
हो जेवलं जेवलं पुोरीे जेवलेलं आलंवर.
हा हा हा.
हणी बाहेर गेलेतत म्हताना हम्. आहे
हा हा आमचं एक झोपलंय
म आवाज नाही बत
काय ते.
ह निसत असल की लावायचं होत नाही म्हटलं हे कुठं काय फोन करायवी हे वि अच्छा
होय आमच्यात बी तसच आहे.
म आता ते झोपल्याच जेऊन म्हणून म्हटलं भां तर आणि आत मग आणि बोलायला कि चालू करत्यात.
होय.
घराच्या बाहेरच आहे मी आजून.
हा हा आमच्यात बी तसच आहे.
कठेवर भत काय
आ.
झोपलाय वाडत आजून.
होय झोपलाय उठेल की आता.
हम्म किती दोन तास झोपतोय.
ना झोपतोय की. हम्म ठेव काय दहा मिनिटं झालं.
हा हा चालंय तर खरं मग लागत नाही रिटर्न.
हम् थांबा बघ तो माझा लागतोय का परत. हा कधी करू.
म्हणजे लगेच लावायच नाही म्हणा थोड्या वेळ सोडून लावायचा. एक दहा मिनटने करा की.
हा चालतय.